हॅलो हाय हा आवाज यायला लागलाय काय?
हो हो आवाज येतो की
हा हा तेच नाव वेगळं आलो म्हणून आणि मला काय समजना नेमकं कोणाचं काॅल यायला लागल्यात
हा हा हा हा ह ते ताई म्हटल्यानंतर तुम्हाला वाटलं असल पूजा ताई
हा मला तसंच वाटलं म्हंटलं पूजेचा म्हटलं आणि कोणतर ग्रुप वरचच कोणतर कॉल करायला लागलय काय असं डोक तुमच नाव पण एवढं माहित नाही ना मला हा
काय चहा वगैरे झाला?
होय झालं बघा. तुमचा?
हा आमचा पण झाला आत्ताच झाला बघा
हा हा काय पाऊस वातावरण काय म्हणतय?
पावसाचं काही नाही बघा वातावरण कोल्हापूरमध्ये तर
हा हा
जरा होता थोडा म्हणजे बऱ्यापैकी पण आ आठ दहा दिवस नव्हताच पूर्ण ऊनच होतं
हा हा हो इकडं पण काय नव्हतं आजपासनं खरं चालू झालंय चांगला जरा यायला लागलाय पाऊस तेन
यायला लागला पाऊस पाहिजे हो
होय पाहिजे. ते तर हायच आला म्हणजे असा येतोय की पाक सगळं वाहून नेत हम्म आणि नसला म्हणजे मग काहीच नसतंय.
होय आता पाण्याची पूर्ण कमतरता झालीय कोल्हापूरमध्ये तर
होय हा. नाही बरोबर आहे की पाणीच नसलं तर पाऊसच नसला तर पाणी कस येणार?
पाणी हो एक दिवसआड चालू आहे बघ आता.
हा हा मग तुम्ही काय हाऊस वाईफ आहे का? काय जॉबला वगैरे आहात?
अं हाऊस वाइफ च आहे. पण घरी असत माझ. काय ते टेटरिंग चालू आहे आपलं. ब्लाऊज वगैरे शिवते. हा ब्लाऊज शिवते अं साडी पिको-फॉल करते. आता आमच्याकडे सध्या म्हणजे रेग्युलर म्हणजे बी आस्तर लावून फक्त, अडीचशे तीनशे आहे. आणि अजून हिच असेल ना, फॅन्सी वगैरे काय असेल तर, हा डिझाईनच असेल तर, तीनशे पर्यंत आहे. आता रेट तीनशे साडेतीनशे चारशे. तुमच्या हा ब्लाऊज वरती अवलंबून
हम ह म्हणजे डिझाईन कशी असेल? किंवा कशी नाही? त्याच्यावर अवलंबून ते
हो हो डिझाईन आता कस झालंय अस्तर वगैरे शेवटी महाग झाले ना आता
हम्म नाही बरोबर आहे की हो
हो तेच की फॉलच रेट आहे. सत्तर रुपये साठ रुपये.
सत्तर रुपये का?
हो साठ रुपये सत्तर रुपये आहेच. धनश्रीचा वापरला तर सत्तर रुपये आहे.
आमच्या इथं पन्नास रुपये द्यायचं म्हटलं तर जीवावर येतय.
दे नाही-नाही कसं झालंय? आता फॉल महागच झाले. अठरा रुपये शक्यतो आहेच फॉल.
हा ह ठीक केली नाही बरोबर ह. हा बरोबर आहे की होय.
हो काय ग तुम्ही काय करताय?
मी काय ओ आहे घरीच. हाऊस वाईफच आहे. माझं पण असतं पिकोफॉल तेवढं करते साडीला गोंडे वगैरे लावत असते. माझे मिस्टर आहेत ओ, फॅशन डिझायनर हा त्यांच शॉप. हाय गावामध्ये म्हणून विचारलं, तुम्हाला ब्लाउजच वगैरे काय रेट.
हहः हं कसां आहे मग, तुमच्या तिकडे कसं आहे रेट काय?.
नाही आमच्याकडे पाचशेपासून नुसता स्टार्ट आहे रिटर्नस.
तुमचं हा तुमचे फॅशन डिझाईनच म्हणेज जरा, वेगळे आपलेच. चांगलं असणार नाही घरगुती काही नाही हा हा.
सुरुवात आहे. आणि तिथं गावात आहे पिको फॉलला रेट. पण इथं आमच्या इथं घराजवळ एवढा कोण देत नाहीत ओ लेडीज. हम्म एवढं कोण द्यायला कोण बघत नाही असंय.
बघत नाहीत हो हो तेच की
एक पन्नास रुपये पंचेचाळीस रुपये असं ह्या हिशोबाने
हा हा ह हो ह्याला किती घेतायेतं. साडीला गोंडे लावायला.
गोंडे लावायला ते पण डिझाईननुसार नुसतं प्लेन असलं मनी वगैरे नसले, तर मग त्याच दीडशे दोनशेपसन स्टार्ट आहेत. हम्म म्हणजे जाळीचे गोंडे असतील मनात किंवा काही बिट्स लोन वगैरे असले बिट्स लोन जे असतील ते अडीचशेच्या पुढेच आहेत. हम्म आणि बीट्स वगैरे नसले नुसत पण एक एकोंड असला तर, मग त्याच दोनशेुपये बये आहे हम्म म ते मला. दुकानातलंच येत असतात मग ते दुकानातलंच पूर्ण करत बसायचं.
हो म्हणजे कसं आहे तुमच्या दुकानमध्ये आले जरी तरी तुम्हाला इथले जरी कस्टमर नसेल ना तरी तुमच्या दुकानातले भरपूर तुम्हाला म्हणजे
हा तेच की असतात गल्लीतले पण तसं पण दुकानातलं जरा जास्त.
जास्त आसतील.
हम्म आणि आता कस जरा, मोबाईल वरन आल्यामुळ सगळीजण जरा बघून घरातच
बघून हो हो हो ते होय मोबाईल वर ते आता कस झालंय सगळंच येतय. ब्लाऊज सोडून मोबाईलवरती सगळं करता येतय बघा.
करता येते हा मग
ता येत नाय मोबाईलवरती आसं हे हो ते बाकी स सगळं करतात मोबाईलवर बघून.
म्हणजे आशा जॉबला वगैरे जाणाऱ्या असतात त्यांना वेळ नसतय मग तेच जरा दुकानात येतय ज्यांना आसं म्हणजे घरात वगैरे असतात त्या काय जरा बघून करून लावतातच. म एवढं काय हे होत नाही त्याच असं आहे. हम् पण ते पण काम जरा अवघडच आहे ओ जमणाऱ्यांना जमतय.
होय होय गोंड्याचं काय काम सोपं नाहीये सोडा ते
कंबर पण दुखते आणि हात पण दुखतात.
हो हो कामाला सगळ्या त्रासच आहे तेवढा. कोण कोणतं काम आपलं हे नाही आहे
हुं, हुं कधीपासून जॉईन आहे तुम्ही कार्याला?
अ कार्याला मी आता दोन दिवस झाले जॉईंट आहे बघा.
होय काय? आ
हा दो आधी नव्हते आहो आणि आता मी सामध्ये सांगितलं होत ना म्हणजे जॉईन करून घ्यालागली तर मला पण लिंक पाठव म्हणू
हा नाही नाही बरोबर आहे की होय आता जरा नवीन सगळे भरून घ्या लागल्यात ना.
हो हो हो जॉईन झाले पण त्यांनी काय केलं हो हो हो टास्क आलेला आहे. फॉर्म भरल्यानंतरच हा.
नाही आहे चांगलं आहे तेवढंच आपलं
हो हो चांगल आहे आपलं आपलं मैत्रिणीसारखं आपलं सगळी बोलत वगैरे आसतात.
हम्म नाही त्यानिमित्तान जरा वेळ काढून मोबाईलवर बोलायचं पण होतंय ओ आसं थोडी आपण फोन लावून बोलणार आहे एकमेकींना.
हो हो तेच की असं शक्यच नाही बोलणं होतच नाही ना कुणासोबत. हाव ना आजून काय घरात स्वयंपाक वगैरे?
आता करायचा बघा स्वयंपाक वगैरे चालू सुरुवात करायची आता.
हा, हा, हा, हा, हा.
ते कार्ड काढलेल आलं का तुम्हाला पोहच झालं?
अ हो कार्ड माझं आलेला आहे आता ते आज ये तील आज किंवा उद्या येतील इथं. त्यांच्याकडं काय झालंय सगळे तयार आहेत कार्ड म तें हा तेच कोणतर ऍडमिट आहे कोल्हापूरमध्ये म ते कोल्हापूरमध्येच आहे.
हम् हम्.
आ हा म त्यांच्या मला दाखवली सगळ्यांची कार्ड
हा नाही मला पोहच झालं काल, म्हणून म्हटलं आपलं सोबतच काढलं होतं ना?
हा हा न जा मिळालं तुम्हाला कार्ड?
होय मला काल आणून दिलं मिळालं ते काल. हा म्हणून म्हंटलं तुमच पोच
हा तिथं हा कोल्हापूरमध्ये माझं पोच झालं तिथं कार्ड ते. ह मी हा तिथ पाहुण्यांच्या घरी आले होते ना ते? त्यामुळे मला तिथंच दिलं मग.
हम्म हम्म, म्हणजे आता तिथं तुम्हाला आणून देणार? म
आता ते, हा ते बरंय आहे तिकडे होय, निवांत. आणि काय?
आणि काय नाही बघा, मुलंचं काय तुमच्या शाळा वगैरे?
शाळा वगैरे आहे की, दुसरीला आहे बघा आज काय सकाळी होती, सव्वा बाराला. हा सव्वाबाराला सुटली स्कूल त्याची.
हा
हा ह ह, टिफिन वगैरे सकाळी आ‌ हो दुसरीला आहे.
हम्म हम्म
सकाळी टिफिन वगैरे आवरावा लागतो लवकर. सकाळी सव्वा सात ला जात हो स्वयंपाक तेना करते आता, सकाळी लवकर करावं लागतंय. त्याचे स्कूल असते, टिफिनला काय द्यायचं हे द्यायचं तेच प्रॉब्लेम असते सगळं.
होय ते तर आहेयच, आता काय शाळेतली लिस्टच देतात सोडा. हे पाहिजे ते पाहिजे पौष्टिक पाहिजे. कडधान्य पाहिजे, सगळं असतं.
ते होय, एक एका दिवशी कडधान्य द्यायचे. एका दिवशी पालेभाज्या, एक वेळ कायतर ढोसा, इडली वगैरे. एका दिवशी काहीतरी पराठा द्यायचा.
हा हा, शाळेत असतेय का मग त्यांना, जेवण मगे पोषण आहार मिळतोय का?
नाही नाही, पोषण आहार वगैरे त्यांच्या स्कूलला नाही आहे, आपण अ घरातूनच म्हणजे द्यायचं टिफिन.
हम्म हम्म
हा, सकाळी म्हणजे अडीच वाजता येतो तो दुपारी, आपण स्वतः चपाती भाजी वगैरे काय तर द्यायची बनवून.
हम्म हम्म, मग शाळा कशी जवळ आहे का लांब आहे?
अ जरा लांब आहे, म्हणजे अडीच किलोमीटर पडते.
हम्म हम्म मग सोडायला जाताय का गाडी तेन हाय?
हाय ना त्याज्या स्कूलला.
हा, की गाडी आहे का सोडायला जाताय म्हंटलं?
होय होय
हॅलो!
हा हॅलो! बोला की, हा हा हा
प्रॉब्लेम आहे ओ इकडं, पाऊस चालू असल्यामुळे जरासं आवाज आणि तुटक तुटक येतोय.
तुटक हा, पाऊस जरा कसा आहे वा वारा आलं की रेंजचा प्रॉब्लेम होतोय ना.
हा, मग तेच हिथं पण तसच चालू आहे, पूर्ण भरून आलेय ना आभाळ.
होय होय होय, त्याच्यामु हा हा हा आता काय स्वयंपाक, आता चालू करणार का स्वयंपाक बनवायला?
व्हय आता चालू करायचं सहा वाजता म्हणजे घालायचं, म्हणजे सात आठ पर्यंत आपला उरकतोय, हा चालतया होत आलेय टायमिंग पण, हा.
होय होय होय, किती आहे म्हटलं मेंबर घरी?
आ?
घरी किती आहे म्हटलं मेंबर तुम्ही?
आम्ही चार जण आहे की, मी मिस्टर आणि दोन मुलं.
मग काय आवरते, एक दीड तासात म्हणजे उरक
हां होऊन जातय.
होऊन जाते होय पटकन हो हो हो पटकन अ होऊन जातय.
हां हां
हां हां तेच की, ब्लाऊज ला काय हातशिलाई वगैरे करताय काय?
हो करत होते आधी आता जरा लेडीज लावल्यात बाहेर आता नाही शक्यतो? हां नाही करत होते मी? झालंय बघा टायमिंग.
हो हो हो चालेल